हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय.
हा आला काय करताय.
काय नाही बसली बघा तुम्ही
काय नाही बसली. चहा हो झालं तुमचं
झालं की आज उपवास आहे त्यात
होय आज कसला उपवास आहे. हा हा मारुती पावत्यात वाढत लय
काय करायच पावायला पाहिजे कि तर ग्राउंडला जर गेलं ताकत यायला पाहिजे म्हणून उपवास करायच देवा ज ताकत दे बाबा होऊ दे ह्यावर्षी तर
छान छान
बास्की आता दोन हजार बावीस पासून गेली हाड आता आता मोडून पडतील आता
होय काय
होय च कि
हम्म घरचे वगैरे कसे आहेत.
मस्त तुमच्या
मस्त आहेत सगळे निवांत
बाळकाय म्हणतंय
निवांत आहे तो पण आ झोपलाय लवकर
पुरगी शाळेत न आली.
हो आली आज योगा डे होता स्कूलमध्ये तिच्या
ना युनिफॉर्म दिलाय का नाही अजून
नाही अजून मंथ एंड ला देणार म्हणून सांगितल्यात म्हणजे मंथ एंड पेक्षा पण पुढं जाईल बघूया आता आता कधी देतात.
देत्याल देत्याल.
ह तिथं पण पैसे भराय पाहिजेत कि पहिला पैसे भरल्याशिवाय कोण देतय आम्हाला
त्या र त्यातल्या त्यात सर ओळखीचे म्हण तुम्हाला जरा बरं तर आहे
होय ते तर आहे खरं म्हणजे नाही म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी ग्रुपवररती मेसेजेस टाकलेत. कि मंथ एड पर्यंत काय असेल ते फी जमा करा जर नसेल म्हणजे जर पुढच्या महिन्यात एक तारखेला गेला तर पन्नास रुपये दंड लागेल म्हणून सांगितले.
त्याशिवाय पालक फी पण देत नाहीत.
होय
पालक ल ह हट्टी अस ते मी बी याला बघितलं ते आपण बघितलं नाही किती पिडत होतीत आपल्याला पेमेंट साटी
होय
फी दिली नाही तर पेमेंट आपलं किती वेळा राहिलेला आहे.
हम्म ते तर आहेच नाहीच की
बर हाय उलट किती राहिलं तुमची फी भरायची काय सगळी भरलाय
सगळे कोठ अजून टप्पा पहिला टप्पा बी भरलेला नाहीये की बसत्या का नाही हेच माहिती नव्हतं ना मग डायरेक्टली कस काय ते
पहिला टप्पा किती हजाराचा आहे
पाच हजार
चौदा तारफे एक तुम्हाला किती सांगित तेरा ना
हम्म
हा मग पहिला पाचच आहे एवढा
होय
तीनच वगैरे असेल
पाच हजार म्हणजे चार हजारच आहे खर तर भरतानाच पाच हजार भरत तो आम्ही म्हणजे बरं पडते ना तेवढं बाकीचं थोडं थोडं द्यायला
पहिला पाच भरला तर तुम्हाला कमी होईल त पुढच
हा तेच गेम आणि दोन तीन हजार म्हणजे दोन तीन किंवा दोन तीन हजार न असा टप्पा दिला तरी चालतोय हम्
तेवढं मात्र आहे आणि आता तुम्हाला ह्या कोठाळे सरांचीे मिसेस आहेत ना ते पोरगीला तिकड नाही तिकड य ते
हो कोरचीला त्यांच्या मिसेस नाही आहेत म्हणजे त्याने सेमीला आणि मराठीला शिकवायला आहेत मग हिला शिकवायला हो सीबीएस तीला दुसरी सुनीता पाटील म्हणून आहेत
हा
चांगलं आहे त्या आपण स्वप्नली सारख्या
स्वप्नाली मॅडमचा नाद करायचा नाही हाणत्यातच त्या लई
हम्म म्हणजे ह्या मॅडम पण म्हणजे असं मारामारी वगैरे काही करत नाही जास्ती पण मोस्टली म्हणजे शिक शिक्ण वगैरे त्यांच बोलणं वागणं सेम स्वप्नालीचा डुप्लिकेट आहे
कोठावी सरांचा स्टेटस बघितला काय इकडं इचलकरांचा स्टाफ केवढा वाढवलाय त्यांनी
होय शाळा चालू पंधरा तारखे सोळा तारखेला कनी लावलेला
हा हा होय होय
एवढं मी म्हणल एवढा स्टाफ वाढलाय ल स्टाफ वाढवला त्यांनी
दहा जनींचा केलाय स्टाफ त्यांनी आता
सानिका मॅडमांचं लग्न झालं म्हण म्हणजे अमृता मॅडमच्या स्टेटस ला होतं
मी म्हणजे त्यांची अनिव्ह सॉरी का ते एंगेजमेंट झालती ना तेव्हा बघितलं होत त्यांचं स्टेटस मग त्यांना विश पण केलं होत मी नाही नाही अरेंज अरेंज मॅरिज हाय वकील आहेत ती
कारण स्वपणाली नाही मॅडम स्टेटस टाकलेला फायनली सक्सेसफुल म्हण म्हणून मला वाटलं की लव्ह मॅरेज करत तीच असं टाकतात ना
नाही नाही काय माहत नाही बा मला काय एवढं
सोडा ते आपल्या कॉन्टॅक्ट मध लही नव्हत्या
हम
त्यामुळ काय विषय माहत नाही जास्त
काय ते.
त्यांचा काही विषय जास्त माहत नाही.
हम्म. मग आणि आणि काय म्हणत. मग आज अमित शहा येणार आहेत की इचलकरंजीत येऊन गेलेत काय?
येेणारेत अजून ते काय रस्त एवढं स्वच्छ केलाय मी तर म सकाळी ग्राउंड वर जाताना बघतोय आजपर्यंत नगर नगरपालिकेने जेवढं काम केलं नाही तेवढं एका दिवसातून करून काढलंय.
आणि हा एका रात्रीत आणि एका दिवसात पण नाही.
हो कलर सुद्धा केलेत त्या रस्त्याच ते कडेने असतय माहित आहे काय आखलेले पांढरे पट्टे ते पण मारून झाले.
तेच तर रात्री एका रात्रीत केलंय ते सगळं.
एका रात्रीत म्हणजे पहाटे पाच लाम्ही म्हणजे साडेपाच सव्वापाचला आम्ही बाहेर जातो बाहेर पडतो ना तर रोज तिथे एवढे दिसत. त्याला सांग दोन तीन दिवस झाले ती माणस एवढी काम कराय चेष्टा लावल्या वय. मी म्हणल असं रोज जर ठेवली इचलकरंजी स्वच्छ तर नावं ठेवतलंय होय माणसं.
होय.
काय नवच विषय त्यांचा एक काय चाललंय आणि
बघा निवांत.
मी पण आता ऍडमिशन टाकणार आहे एम ए ला.
बे.
करायचं पप्पा पण म्हणाल्यात मास्टर्स कर आपलं राहून दे घरात बसून तरी काय करणार आहेस. जायचं ऍडमिशन करून य तु बघत तिकडं.
चालतंय की.
शिकलं तर बर ना.
हम्म कुठे आहे तुम्ही म्हणजे आता कुठे ऍडमिशन करणार ते
शिवाजी युनिव्हर्सिटीला टाकणार आहे पण एक्स्टर्नल ला टाकणार आहे फक्त पेपर पुरतं जाणार
कोल्हापूर ला का?
आपला इचलकरंजीतून टाकणार सोडा आमचं कॉज कॉलेज आम्ही इचलकरंजी टाकणार पण युनिव्हर्सिटी. हे निवडले शिवाजी युनिव्हर्सिटी निवडल्या.
हा हा.
आपलं पहिल्यापासून दहावी पण शिवाजीत केली बारावी त्यातच केली ग्रॅज्युएशन पण त्यातच केले मग दुसरी कशा युनिव्हर्सिटी निवडा आणि दुसऱ्याला सोड निवडलं की त्याला फॅसिलिटी जास्त नसतात पुढे नोकरीला वगैरे लय अवघड होतेय.
हा हा.
शिवाजी युनिव्हर्सिटीचं कसं प्रसिद्ध दयान मेन म्हणजे ते सरकारी सरकारी कॉलेज आहे ना ते. मग त्याला बर. पडतय आपल्या युनिव्हर्सिटी सरकारी असल्यामुळे आम्हाला नोकरीला पण बर पडतेय सरकारी नोकरी कुठं भी मिळू शकत्या. काय?
होय.
बाहेर कुठल्या कॉलेजला टाकला आणि जर समजा काय चांगल मिळाल नाही तर काय करणार ऐसा
होय ते तर आहेच.
तेवढं मात्र आहे म्हणताना मग विचार करूनच टाकले रिझल्ट लागल्यानंतर लई विचार केलता. म्हणलं कुठं टाकायचं काय टाकायचं. कॉलेजेस जर बघायंच चेक करायच चाललेलं पण आमच्याच कॉलेजला मिळते तर कशाला मग बाहेर जावं म्हटलं. आपले शिक्षक ते आपले शिक्षक शेवटी
हो ते तर हाय खरं.
तर डाऊट विचारलं तर नाही म्हणत नाही तो बाहेरच कॉलेजला कुठं आहे एसीला वगैरे मला ए ए सी कॉलेजमधन फोन. आलता आमच्या इथं ऍडमिशन चालू झालंय येऊन करून जावा म्हणलं नाही मी सर घेतलय नाही तिकड नाही नाही हो सर म्हटलं हाय म्हटलं एक्सटर्नल पाहिजे म्हणून एक्सटर्नल घेतलंय म्हटलं मी माझ तसं दुसरं करेर आहेला म्हणलं मी असाव शिकायचंय म्हणून शिकालोय काय म्हणू त्या सराला
होय
उगस नसल्या चौकशालाय खरंच की
त्यांना पण काम दिलेला असते नाही तरी पण
अ मी तुम्हाला सांग फोन केला गेला मी तुम्हाला म्हटलं मी ऍडमिशन केली तर तुम् मला पुढची लांबड सांगाल का
नाहीच की
तिला ठीक आहे आणि ठेवून दि ना याना डोकं उठवलं माझं
हम्म हम्म
तेवढ्यात ते एका मित्राचा फोन आला कि अग ऍडमिशन साठी फोन आला तू कुठं करणार मी आपल्याच कॉलेज करणार आहे मग ांसाठी काय सांगितलं म्हटलं काय ऐक नाही बाबा मी त्या आई वडील नाहीत ना म अ अनाथ आश्रम असल्या विचारायला तर मला काय फॅसिलिटी आहे काय माहित नाही बा म्हट मी तर गेलो नाही कॉजला त्या म्हन विचारून ज करणार अस असं म्हणलं काय म्हणू मग सगळ्यांचं बघायला लागलत म्हणलं माझं कसं व्हायचं हा ते माझं चाल ना म्हणलं माझं मला हम् हम्
म्हणलं आता आवर या सगळं आवरून बसले बाकी जात संध्याकाळी जेवणाची तयारी वगैरे आवरून ठेवायचं नंतर
मलाात्र ते जेवना कर जेवन करायचा कटाळ आलाय कधी कधी वाटते का जन्माला आलोय
होय काय
तसेनेवे ओ हाय रोजच बैला आहे का सांगा रोज काय झालं तरी आपल्याला स्वयंपाक करणं भागत आहे
हम्म
कोण म्हणणार आहे नाही राहून दे आज आपण मी करतो हो विषय आहे
तसं म्हनले असते तर ल झालाच
रोजच सकाळी भाजी काय करायची आमटी काय कयची संध्याळीण तेच दुपारच्याला विचार करायचा सका
खरं युनिव्हर्स मधला सगळ्यात सगळ्यात म्हण लय अवघड टॉपिक म्हणजे लेडीजच्या मनातलं चाललेलं जेवणाच शेड्युल खरच की कारण की तिला समजतच नाही ती सगळ्या गोष्टी म म्हणजे लई मोठेपणा पण आपण करतोय पण जेवणाच्या बाबतीत काय भाजी करायची काय भाजी करायची शंभराव डोक्यात हेच असतील
का उठून काय करायच सकाळचा स्वयंपाक झाला जेवत वर परत दुपारचाला विचार करायचा संध्याकाळी काय करायचं आता
मी तर माझ्या पोरगीच ते सांगाले मॅडमला परवा मीटिंग हो म्हणून आले मी मला लवात लवकर शेड्युल का द्या टाइमटेबल टिफिन कारण की कस व्हाय लागले रोज हला टिफिन ला काय द्यायचं हे समज ना पहिल्या दिवशी गेली मॅगी दिलो दुसऱ्या दिवशी गेली उतापा दिलो दुसऱ्या तच्या तिसऱ्या दिवशी गेली बीटरूटच चीज घालून हे पाहिजे होतं तिला पराठे पाहिजे होत ते करून दिलो काल तर मी तिला डाळ चपातीच दिली आज सकाळी पण मॅगी करून दिली करणार काय रोज रोज कुठलं कुठलं लक्षात ठेवायचं टिफिन तेच कि आणि लक्षात राह मध्ये व्यवस्थित आणि सगळ्या भाज्या पोटात जातात
होयच की ते आपण ठरवायचं म्हणल की आपल्या डोक्याला ताप होतोय.
हम्म
रोजच काय करायचं काय करायचं काय करायचं
होय
करा मग काम ठेवतो.
हम्म चालेल चालेल.
हा